बोला ना ताई.
काय चाललंय?
काही ना आराम.
ह ना आमच्याकडे जास्त अस करून ना म्हणजे बिर्याणी वगैरे जास्त करून असं बिर्याणी आंबोळी हे जास्त अस हा नॉन व्हेज च दररोज म्हटलं तरी कंटाळत नाहीत.
हा नाही काही काही नाही ना तशीच सवय असते की आवडतं त्यांना. पण होत काय ना की आता आमच्याकडे नॉर्मली नॉनव्हेज आम्ही करत नाही. पहिले खाल्लेलं आहे असं नाही की खाल्लेलं नाही. खाल्लेलं आहे पण आता नाही खाताआम्ही बरेच वर्ष झाले पाच चार पाच वर्ष झाले नाही खात.
हा ना.
ह तर मग. मला ते पण येतं नॉन व्हेज मधलं पण सगळं येतं
सांगा तुम्ही कशी बिर्याणी करता म्हणजे डायरेक्टली मसाले बिर्याणी कर काकी
नाही आता ते कसं ना थोडस हॉटेलच्या पद्धतीने घेतो आम्ही म्हणजे ग्रीन कलर हा हिरव्या कलरचा कलर टाकून राईस तो भात आणि ऑरेंज कलर टाकून भात असे ते बनवतो व्हाईट कलर अस ते बनवून घेतो. आणि मग ते काय लेअर वाईज टाकायचंअसत ते मायग्रेट करून ठेवायचं राहत ना.
हा
मा तर मग ते त्याच्यामध्ये दही वगैरे दही मिरची तिथे सगळं लसूणचं आलं लसूणची पेस्ट वगैरे टाकून ते असं चिकन ठेवायचं मग नंतर त्याचं काय एक उकळी घ्यायची फक्त
हम्म
ह उकळी म्हणजे त्या ज्या मसाल्यामध्ये ठेवलेले त्या मसाल्यामध्ये एक उकळी घ्यायची आणि भात शिजवून घ्यायचा मग तो असं एक एक लेअरने टाकायचा एक एक लेअरने हे टाकायचं असं
हा आम्ही नाही तसं करत आम्ही डायरेक्ट म्हणजे माझी बहीण करते तसं पण आपण बाहेर तशी खात तोच ना मग घरी वाईस जरा वेगळी करायची असं डायरेक्टली सगळ मसाला वगैरा मिक्स करूनच करतो काय करतो आपण जे जे मसाला घालतो क नाही लसूण कांदा पेस्ट वगैरे कांदा बारीक चिरलेला टमॅटो ते सगळं तेलात भाजून घेतो आणि दही आणि हळद लावून का नाही चिकन साईडला ठेवतो मग ते मसाला भाजल्यानंतर. त्यात चिकन वाफलून घेतो. अण मग त्यात पाणी ओतो. आणि थोड्या वेळ वईस उकळी येऊन द्यायची. का त चिकन कच्च राहू नये म्हणून.
हम्म हम्म.
आ मग परत एक अ जरा उकळी येऊन झाली की, मग त्यात तांदूळ टाकायचं. अण शिजवायचं. म्हणजे पूर्ण असं मसाला ग्रेव्हीचं होतो. मसाला भात कसा असतो आपला.
हा बरोबर. नाही आमच्याकडे ना, ते मसुराची ग्रेव्ही अस कसय ना. मसूर ग्रेवी भात करतो आम्ही. मसूर भा मसूर भात म्हणता त्याला. इकडे बनवतात. तसे जास्ती. हो.
आमच्याकड नाय. आणि मी तर लय, म मी तर लय हावरय बिर्याणी वरची. कुठं दिसेल तरी सारखी नुसती खाऊन जरी आले असली. तरी पार्सल घरी आणणार. आणि मम्मीला म्हणणार डबल खाऊया चला. एवढी बिर्याणी आवडते.
बरोबरे. आणि कसं राहत नाही का आता. म्हणजे तस राहतं. आता कोणाला ना कोणाला. काही ना काही आवडतं. त. प्रत्येकाचं राहत तस. आता माझी बहिणीच्या तिकडेय ना. सगळे ते लोक नॉन व्हेज वगैरे खातात. त्यांना भयंकर आवडतं.
हम्म.
आणि नवीन नवीन काये ना. जेव्हा त्यांनी. त्यांच्याकडे खातच नव्हते. लग्न झालं तेव्हा. दिदीचं. ते कोरोनामध्ये ते खायला लागले. ते लोक. म तेव्हा मी खात होती. त सगळे म्हणायचे की, झालं सारिकाला जोडीला. हो सगळे असं म्हणायचे. मग नंतर मीच बंद करून टाकली. आणि त्यांच्या हाये अजून चालू ते खातात.
हा. त्यावेळेस म्हणजे, सगळ्या डॉक्टरांनी सांगितलेलं ना. आता चिकन वगैरे खावा. म जास्त प्रमाणात त्यावेळी चिकनच खात होते.
अं हं
पण बऱ्याच कोरोनात पण भरपूर नुकसान झालं. माणसांचं.
तसं नाही का? ते, कोकणाकडे ते, मासवडी वगैरे बनवता. आणि आपल्याकडे इकडे रशी पातोड्या बनवता. पातोड्या बनवतात ना.
हो.
हं ते पण आवडत मला. नॉर्मली तस नाही. गावाकडेय ना. थोडस भाकरी. हिरव्या भाज्या जास्ती खात त्यात लोक. हा. आता अम्म तांदूळका खूप लोकांना, आवडत पण नाही. तांदूळ का. पण मला मी भेटला नाही त. मी नाशिक वर्ण घेऊन येते. येताना. ऑफिस वरून येते तेव्हा. पण मग मी मला आवडतं बाबा. मला सगळ्या भाज्या आवडतं. फक्त म काय ना. मतखाड्याचा प्रॉब्लेम आहे त. म ते ज्याच्यामध्ये बिया आहे. क्षार आहे. ते खायचं नाही ते. पालक, वांग, टमाटर.
लय पाळाय लागत ते भरपूर. आणि तुम्हाला माहिते कस म्हणजे, ज्या भाज्या आपल्याला आवडतात का नाही. जे पदार्थ आवडतात. त्याच्यावरच बंदी दे
बंदी. हो बरोबर. आता आता माझंय ना. थोडस म्हणजे लेडीज सायकल जी आहे ना. ती अ चुकीची चालते. म्हणजे मला पाळी पण आहे ना. ती दोन महिने. तीन महिने. स्किप होऊन मग येते. त मग मी म्हटलं अस काबरं होतं बा. म मी गेले सोनोग्राफी करायला लावली. त त्यांनी मला पेसेओडीच सांगि आता त्यांनी मला काय काय सांगितलं माहिती का तुम्ही गोड पण खायचं नाही तुम्ही तिखट पण खायचं नाही आणि तुम्ही तळलेलं पण खायं नाही. म्हटलं मग डॉक्टर फक्त मुगाच्या डळीची खिचडी खाऊ का मग मी. त्याच्यात मिरची नाही टाकत म्हणजे ते तिखट होणार नाही. गोड तर ते असंही नसतं आणि तेलकडच ते छन जास्त नसतं म्हटलं मग मी खऊ. म्हणलं तेवढं तेवढ्यावरच राहते म्हणलं तर त्या हसायला लागल्या म्हणे अग. थोडस चेंज करायचं म्हणजे की कधी तू भाजीपोळी खाणार कधी तू भाकरी खायच. कध तू म्हटलं ह पण नुसतं तसं काच काय खायचं म्हंटलं. ते काहीतरी लागेल ना. येतो त्यास माझ ना मी असंही थोडस डायट फॉलो करते ना.
हां.
माझं वेट गेन झालेलं मला आजार आहे तर मग झालंय वेट गेन पीसी ओडीने ते म्हणता तू किती ट्राय केलं ना तस होणार एक्सरसाईज करावी लागेल व्यायाम शरीरासाठी खूप चांगला. तुला पंचेचाळीस मिनट सकाळी व्यायाम करावाच लागेल म्हण.
हो.
मग पण नाही होत. सध्या मी घरी होते तर मी डायरेक्ट साडे नऊदा आला उटते.
हो नाही उटू पण वाटत आणि विषय कसा होतो की आपण म्हणजे. अम गावाकडे वगैरे वेगळं पडतं सिटीत वेगळं आणि आपण मानतच नाही बाबा हा. जरी लवकर उठलो ना. तरी मोबाईल घेऊन बसे पण व्यायाम वगैरे नाही बाबा कंटाळ करून घेत कवा पण सगा.
बरोबर. आणि इकडे अ. असं काही आहे नाही ना वेगळं बाहेर गेल्यानंतर बाहेर. खायची इच्छा होते तर फक्त तेवढंच आहे चायनीज त्याच्या पेक्षा जास्त मी बाहेर काही खात
हा ना मी पण भरपूर चायनीज खायचे. तुम्ही रातच मला झोपत न उटून तरी खायला दिलं ना तरी मी खायची ना आता बरोबर माझ ड. -रांनी बंद केलं असं नको नको वाटत ना
हा होतं ना मग असं.
बाहेर गेल की नाही आणि ते दिसलं की भरपूर इच्छा होते खाऊशी वाटतं.
हम. बाहेर गेल्यावर ना नॉर्मली आपलं म्हणजे नाही का काय होतं हे खरं ना सोशल मीडिया आहे ना हे खूप बंगार आहे.
हो.
कारण की काय होत ना लोक फिरायला जातात स्टेटस ठेवता. इकडे जातात स्टेटस ठेवता खायला जातात काय खाताय त्याचही स्टेटस ठेवता. बरोबर आहे की नाही मग असं होतं ना. कि अरे लोक किती मजा करात आपण काहीच नाहीलंत मग आपण पण बाहेर गेलो. सेम सेम करतो काही फरक नाही त्यांना नाव ठेवणार जे की आपण तेच फॉलो करतो आता स्टेटस बड्डेचं पण म्हणजे खाण्याच्या बाबतीत तर होतच होत. पण हे बड्डेचे विश करतो ना आपण ते लोक स्क्रीनशॉट काढून ठेवतात.
हो.
आता माझ्याकडे तर काही प्रॉब्लेम माझी इच्छा न जरी नसेल तरी मला ठेवावं लागतं. त्याचं कारण असं आहे का मला. ह लोकांनी माझं स्टेटस ठेवलेलं राहतं म्हणून मला त्यांचं ठेवावं लागत
हो का तर आणि आपण नाही ना स्टेटस ठेवला स्क्रीनशॉट काढून कि त्यांनी विश केले
ह नाही फोन करून म्हणता आणि काही का आमचं नाही ठेवलं म्हटलं बाई असं आणि माझ्याकडे ना मोबाईल मध्ये साडेचार हजार नंबर आहे माझ स्टेटस कमीत कमी किती तरी लोक स्टेटस बघ तर तेवढे लोक ठेवतात पण म सग काळे म्हणतात ते एवढ्या ओळखी ना तुझ्या बाज म्हट अरे ओळखी हाय पण कधी बोलणं बी लवकर नाही होत त्यांच काय म्हटलं ते बड्डेच्या दिवशी तर सगळे हिरोच राहत म्हटलं प्रत्येकाच्या
हो आणि तस स्टेटस बघितलं की लगेच लक्षात येत हां बाबा आजिजा बड््या झाला टा का स्टेटस
हा तस राहतच आणि आणि कसं ना मग ते खाण्यापिण्यावरून मग काय खाल्लं काय बनवलं होत बडडेचं काय स्पेशल परत खाण्यावर येत मग के कोणता पाहिजे तर ह्याच फ्लेवरच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे असं बऱ्याचशा गोष्टी राहतात चला बस
मी तर यंदा काय केलं कुणाचा फोनच उचलला नव्हता का तर गौरीपूजन होतं त्यामुळे मी त्या गुंतणच होती गौरीच्या हच्यातच मला टाइमच भेटला नव्हता हा
गणपतीत बड्डे राहतो म्हणजे गौरीपूजन चांगलं राहतं असं म्हणतात नवसाच्या पण गौरा असतात ना काही आता माझ्या बहिणीकडे बसतात ते नवसा ेव नवस केला तर पूर्ण होतो पण माझ माझ तर अजून काही नवस पूर्ण झाला नाही त्याच्यामुळे मी काही तसं काही म्हणत नाही
ते सगळ्या अंधश्रद्धा मी त्यां नाही ल पाच जव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हाच म्हणायच हा बाबा झाली
झालं हो नाही आणि कसं नाही का माणसाच्या डोक्यामध्ये ते बसून गेलेलं राहत आता आमच्या माझ्या आत्याच्या इथे कसं म्हणत मा तिला ते सुनं जेवायला जातात तिच्या त्यांच्या शेजारची तर त्यांच्याकडे असं म्हणतात की गौरां म्हणजे जेवंदीला जातं ना तर त्यांना ते जेवण द्यायचं कसं राहतं की आरती वगैरे झाल्यानंतर त्या रूम मधून सगळ्यांनी निघून यायचं राहतं बाहेर तो रूम लावून घ्यायचा राहतो म्हणे अर्ध तास तरी अर्ध तास तो रूम लावून घेतलेला राहिला ना म्हणे की त्या स्वतः जेवण ून जात आणि त्यांच्याकडे खरोखर तस होतं चमचाने खीर खाल्ली राहते अ पुरणपोळीच ते मांडे ठेवलेलं त्याचा तुकडा तोडलेला राहतो आणि आहे त्यांच्यावडे वरण भाताचं ते असं नॉर्मली आपण कसं नैवेद्य दाखयचं म्हणजे भात गोल करून ठेवायचं ते शिरा राहिला तो गोर करून ठेवतो आपण वाटीमध्ये घालून तर खाल्लेलं राहतं असं ते सांगतात बरं का आणि त्यांच्याकडे होत असं
चालतय आपले मिनिट झाल्यात
हो ठीक आहे चालेल चालेल थँक्यू